हा कट झाला वाटत फोन?
होय मध्येएच क कट झाला, आट मिन्ट काईतरी झाले होते तुमचे.
हा ना मधेच कट झाला.
हा हा
हेच ना तेचना, माझी मम्मी ना बनवायची पण एवढं माहिती नव्हतं ना तिला असं म्हणजे तेवढं आम्ही लोकं जास्त खायची आंबट लागते ना? म्हणून.
हा हा
मा मम्मी आमची बनवायची पण ते तेवढं खात नव्हतो आम्ही. आणिई तिला पण जमत नव्हती तशी ती, ती कशी मस् तुम्ही दोघं कशी मस्त बनवतात. ती भाजी कनी वगेरे टाकतात ना त्याच्यामध्ये?
धनी?
कनी कनी.
होय होय होय कणी घालतात होय अं हे जे ज्वारीत घालतात. भाताची पण घालतात. पण ज्वारीची टाकतात इकडं. ज्वारी? हा.
जॉरीची म्हणजे कशी? मला सांगा ना कशी बनवतात ती? मला नाही माहिती ज्वारीची म्हणजे कशी? भिजवून घालायची?
नायी, आपले ज्वारी असतात ते मिक्सरला बारीक करून घ्यायचे, म्हणजे असं मोठ मोठं ठेवायचं थोडं
हा जाडसर असं.
हं, ते चाळून त्यामधलं पीठ पीठ बाजूला करायच पहिला अन् जे मोटं मो असतंय त्यामधलं चा पाखडून कोंडा काढायचा आणि जे काही ज्वा ते मोट्टे झालेले असते कि नाही?
हां
मग भाजी शिजताना त्यामधे घालायचे. त्या म्हं भाजी एकदा उकडून घेतल्यानंतर त्यामध्ये हरभरा ढाळ, शेंगा आणि अ लसूण, हे सगळं घालायचं आणि परत अने शिजवायचं. त्याला ते ख्यायची काणी वगेरे घालून
हा हा
ज्वारेची काणी
मग ती उकडून घेऊन पेरुन मग फोडणी घालायची काय?
फोडणी हा फोडणी नाही घालायची, म्हणजे आपण जे काही शिजवलेली भाजी असते त्यामधे मिक्स करायचे ते. आनि सर्व मिस्क केल्यानंतर न परतनी थोडंसं पाणी घालून शिजवायचं त्याला.
हा हा सगळ्यलाच म.
हं
थोडी गेलीचाय, आता असेल ना ती? येत असेल बाजारात.
हो असते आता, आता पावसाळ्यात पण असते जास्त.
हा ना? आणि बगा ती थापवडी असते बघा? पण मस्त स करता येतो. तुमच्याकडे करतात ते लोकं.
काय ते?
हापवडी, ती गारवा असतो. त्यावेेळेला देतात ना त्या वड्या, बेसनच्या.
नाही हो, माहित नाही मला, कसं करताय काय असते ते.
ते, तुम्हाला माहिती असणार, पण त्याला काहीतरी तुम्ही वेगळं, बोलत असणार. मी पण यूट्यूबच बघितलेलं सांगते, ते ना हे करतात. जिरं, आलं, लसूण, मिरची, मिक्सरला लावून घेतात.
हम्, हम्,
आणि ना, त्याचीच फोडणी घालतात. अ, तेल टाकून फोडणी घालतात. आणि फोडणी करून ना त्याच्यात, आधी बेसन ना. हे करून घेतात, थोडं पाणी टाकून ना, त्याच्यातल्या, गुठळ्या फोडून घेतात.
हा, ह,
आणि मग, गुठळ्या फोडून घेतला ना. की, ते फोडणी देतात ना? ती याची ते आलं, बारीक केलेल वाटण, असत त्याची,
ह्म्म, ह्म्म,
ते, वाटण त्याच्यात तेलात टाकून ना ते, ढवळू ना, लगेच ते टाक थोडं पाणी टाकून ते, वाटन मध्ये शिजवून घेतात, आणि मग, ते, बेसनांच्या गुठळ्या काढूनल्या, फोडूनलेल्या असतात, ना ते पीठ, त्याच्यात ओततात.
हा, हा,
आणि ती, शिजवून घेतात. चांगलं, पीठ शिजवून घेतात. एकदम घट्ट म्हणजे थोडसं, घट्ट अस, आपला झुणका कसा असतो?
ह्म्म, ह्म्म,
तसं ते, घट्ट अस झुणका टाईप ना, शिजवून घेतात. चांगलं शिजवता ते पीठ. आणि, ह झुणका कसा आपला घट्ट असतो. तस म ते घट्ट पणा घेऊन ना थोडं, एका ताटाला तेल लावतात.
ह्म्म, ह्म्म,
आणि, ताटाला तेल लावलं ना? की ते ताट अ ताटावर ते काढले, आपण जो झुणका बनवलेला असतो ना? तो वर, ओततात त्याच्यावर, आणि ना असं, हे थापून घेता. आणि त्याच्या वड्या पाडतात. ते, बघा पा हे पाठवडी रस्ता, पाठवडी का काय बोलतात, ते
म, मी हे पहिल्यांदाच ऐकायला, लावलय नाव पण पहिल्यांदाच, एकल, आणि रेसिपी पहिल्यादाच,
नाही ना, ते बनवतात तिकडे. मला म्हणजे भरपूर लोक, बनवतात. हा मला
म्हणजे ते, तुम्ही म्हंटला ना, म्हणजे ते बेसनच्या वड्या? ते, आम्ही तसं करतो ते, असं थापून ते पण, त्याला, एवढंच सगळं असं काय करून घेत नाही. फक्त, लसूण आणि, जिर मोहरीची, फोडणी टाकतो. आणि दूध म्हणजे फोडणीत मध्ये आपण पाणी वापरतोय ना, त्याच्या ऐवजी दूध वाप रतोय त्यात आम्ही दूध घालतो त्यात आणि ते फोडणीत ल दूध जे काय उकळलेलं अस उकळलं की, मग त्यामध्ये बेसनपीठ घालून पूर्ण घट्ट सर अस करून घेतो ते आणि नंतर मग ताटाला तेल लावून. पूर्ण अस थापून घेतो अन त्याच्या वड्या पाडतो म.
म्हणजे त्या वड्या तुम्ही गारव्याला वाटता?
होय. हा हा.
त्याच वड्या, त्याच वड्या मला पण त्याच. मला पण ते दूध घालत म्हणजे कशात कस दूध कशामध्ये घालायचं?
फोडणी म्हणजे आपण लसूण, जिरं, मोहरी हे सगळं घालून अ झुणकासाठी कशी फोडणी तयार करतोय ना तशीच पण, आपण झुणका करत असताना पाणी वापरतो. पण ते वडी करताना पाणी वापरायचं नाही, दूध वाप तर याची जरा टेस्ट वेगळी येते, त्याची मग हा मग. ते दूध असं गरम म्हणजे ते उकळी आली ना, त्याला मग त्यामध्ये बेसन पीठ घालून पूर्ण असं घट्ट करून घ्यायचं ते. वड्या पडण्या इतकं घट्ट करायचं ते. आणि थोडं भाजायचं त्याला व्यवस्थित. आणि मग ताटात घालून थापायचे आणि वड्या तयार करायच्या त्याच्या
हा, आता असं करून बघते मी एकदा. कारण मी आता प्रयत्न नाहीयेत. युट्यूबला तेच बघत होते, तर आणि आता तुम्हाला सांगितलं ना ते, मला माहिती नव्हत. पण त्याला वेगळीच चव यायची ना, ते वेगळंच लागायचं.
हा हा. नाही पण छान होतात ते.
हा काय? हां काय? ते वाढले का मी खाल्लेत, गारव्याला वाटतात ना, त्या मला आवडायच्या, पण मी बनवते त्या वेगळच लागायच्या.
हां हां.
हा आता तुम्ही सांगितलं तसं करून बघते. लसूण आणि काय मिरची, लसूण मिर्ची.
लसूण, कांदा, मोहरी हे सॉरी जिरे, मोहरी आणि लसूण. आणि थोडस तिखट, हा चटणी घालायची थोडीशी आणि त्याच्यात हा मग पाणी ओत, पाणी घालायचं नाही दूध घालून गरम उकळून घ्यायचं ते.
हू हू काय? तसं करून बघते मी एकदा.
म्हणजे असं वेळ पण लागत नाही त्याला, असं झटपट लगेच करू शकतोय, आपण बाहेर कुठ तरी घेऊन जायचं असेल डब्यातून तर त्याला पण ते म्हणजे छान वाटतय ते.
हा ते मस्त लागतात, ते मी पण असं गारवाच्या खाल्यात वड्या पण ते. मला वाटायचं असंच बनवं तरी बनवून बघितले पण, पणं ते व्यवस्थितच नसायच्या. काय ते चवच नाही म्हणजे बेसन आपण झुनका कस बनवतो तशी. चव यायची मग, ते माग नाही खायच.
दूध दूध घातलं ना जरा टेस्ट वेगळी त्या छान होते ते!
हा का हा बघते मी एकदा करून नाहीतर दुध घेवून बघते.
हा,
तेच प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते ना!
होय,
आणि आता तुम्हाला माहिती झालं असणार ना ते केले तुम्ही म्हणून तुमच्या इकडे तशीच पद्धत वापरत. तस तेल,
आम्ही एक आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी करतो आम्ही आमच्यात आवडतय सगळे असना ते! आणि कसं संध्याकाळच्या वेळेला लगेलगे अस एक, इकडे जेवायला बसले की गरम गरम केले की हा? लगेच पाच ते दहा मिनिटात होतय ताटं करून घेईपर्यंत इकडं लगेच होतय आमचं.
ते बरं आहे मग तसच बर आणि ब बर, हा म्हणजे कुठे पण बाहेर घेऊन जायचं असत तेच.
हा आणि दिसायला पण छान दिसते ते! पाहिजे तस व्यवस्थित उचलून पण देता येते आपल्याना.
हो तेच ना आणि भाकरी टाकली की कस पटकन आ, अ म्हणजे भाजी पाहिजे असं काय नाही.
हा लगेच होतय छान होय होय.
हा,
ते झुणका भाकर म्हणतात तसं ते छान होतय.
हा, मस्त लागते आपण घेऊन पण कुठे पण जाऊ शकतो ते!
होय होय,
भाजीची पण गरज नाही आणि असं पण खाऊ शकतो.
हा आणि त्यामध्ये दूध असते ना त्यामुळे ते खराब पण होत नाही लगेच, म्हणजे नॉर्मली आपण पाण्यामध्ये तेन झुणका वगैरे किंवा दुसरी भाजी कर. करतोय म ते लगेच आठ ते दहा तासात कुठेतरी बाहेर घेऊन गेले. की लगेच त्याचा वास यायला चालु होतंय पण हे दुधाच अस त्यामुळे, राहते कमीत कमी पंधरा ते वीस तास तरी राहते ते.
हा ना मग म्हणजे प्रवासाला पण बरं आहे. पण घेऊन जाऊ शकतो कुठे पण लांबचा प्रवास असेल तर? आणि मुलांना पण खायला बरं लहान मुलांना पण देऊ शकतो आपण.
होय आमच्यात, आमच्या घरी ते म्हणजे मी माझ्या मुलाला असं सपक करून देतो थोडस. ते बर्फी असल्यासारखं तो तसच खातोय,
हा मस्त लागत असेल ना त्याला आवडत असेल.
चपातीला वगैरे काही लावून घेत नाही तो तसच वाळच खायला चालू करतो.
नाही ते बरं आहे उलटं
हम्म मग आपण वडी तेन म्हणजे हा. ताटात ते काढून घेतल्यानंतर ना त्याला वरण आपण कोथिंबीर खोबरं वगैरे किसून टाकू शकतो. त्यांच्यावर, ते दिसायला पण छान दिसतय आणि असं खाताना ते कोट. कोथिंबीर आणि खोबर त्याची पण टेस्ट येत थोडेफार,
हा ना ते,
हा
ते मस्त वाटत मी पण ना खूप जणांना म्हणजे असं विचारेन विचारेन कारण पण आत्ता विषय आपला निघाला मग म्हंटलं विचारुया, म्हणजे माहिती नव्हत ना नाही नाही मी आता सध्या घरीच असते
होय काय हा
मुलगा लहान आहे ना त्याच्यामुळे मला त्याच्यासाठी थांबावं लागत घरी मी आधी जात होती कामाला हा जॉबला पण ते नाही आता नाही जातय
हा हा
हा ते तुमचा मुलगा किती वर्षाचा आहे?
तो आता चौथं वर्ष चालू आहे त्याला साडेतीन पूर्ण झाले.
हा मग हा पण तेवढाच आहे.
हो
ह्यालापण आता साडेतीन पूर्ण झाली चौथ चालू आहे जून मध्ये साडेतीन पूर्ण झालेत
हा हा
त्याच या मुलांमुळे ना अ आपल्याला काही काम नसतं काम सुचत नाही मस्ती पण करतात ना
होय होय
तरी आमच इथे कस पूर्ण बंद पॅक म्हणजे घरातून बाहेर नाही जाता येत काय नाही घरात नाही घरात
पाऊस तेण खूप असतो ना तिकडं कर ह्याच्यात कोकणात
हा कोकणात पण कोकणात गाव आहे पण आम्ही इकडे मुंबईलाच असतो
होय काय हा हा
हा त्याच्यामुळे मग इथे कोण कोणाच्या घरात नसत पण जास्त बाहेर वगैरे पडत नाही म्हणजे जातो नाही कोणच जात नाही कोणाच्या घरात एकमेकांच्या अस आणि आपल्या ते काल सगळे वेगवेगळ्या कास्ट म्हणजे आपल्याकडे कसे मराठी तर मराठी असतात सगळं
हा आपले आपले गल्ली आहे हा
मोमेडियन वगैरे असले तरी ते मराठी बोलतात त्यांना येतं सगळं आपण काय बोलतो ते समजत त्यांना ते काय बोलतात आपल्याला समजत इथ तस नाही इथ सगळे कासले बंगाली भैया, साऊथ इंडियन मराठी जास्त नाही ते सगळे मग ते त्यांना एवढं नाही सम समज कोणा कोणाला जमत कोणा कोणला ना
अच्छा अच्छा
हम् मग कोण कोणाच्या घरात नसतं बाजूला आजूबाजूला
हा हा
घरात आणि घरात अस त्यामुळे मग घरीच मुलाला पण कोणाकडे पाठवू नाही शकत. ना आपल्या ओळखीचे ना ते आपण कसं कोणाला पाठवलं
होय ते पण बरोबरच आहे आता बाहेरचं वातावरण खूपच भयानक झाले.
तेच ना. खूप म्हणजे अपहरण वगैर
भीतीदायक. भीतीदायक झाल्यात आता.
हा ना. आणि कोणावर आ